काय ग?
हां यालय.
थांब एक मिनिटं थांब. हॅलो
हां यालाय का आवाज म्हणलं?
हो एक परत करतेस काय?
नाही मग ते वाया जातो एक कॉल.
वाया जातंय?
होय मग त्याचे पैसे मिळत नाहीत.
थांब हां म हे बॅक पण जात नाही का काय?
काय वाजालय, तू करू शकतीस की बॅक घालवू शकतीस की तू.
नाही जाईना नव बॅक जाईना.
अ डायरेक्ट मधलं बटन दाब.
हां आणि कार्या ॲप वर गेलं की परत तेच यालय ग.
कार्या ॲप वर जाऊ नकोस.
हम्म म कसं जाऊ मग?
जायती तु कुठं पण काय पण उघडून बसलीस तरी ते, फोनवर बोलू शकतेस तू असं काय प्रॉब्लेम नाही.
ते काय लाडू ते नवं ते कार्य ऍपचाच व्हिडिओ बघालतो मी तोपर्यंत तुझा फोन आला. ते व्हिडिओ बॅकग्राउंडला चालू राहिलाय आहे म्हणून म्हणलं. ते बंद कसं होईना झालंय?
ते म एक काम कर. कार्यावर जा आणि सगळे ऍप हटवा ते एकत्र सगळं घालव मग.
तसा मग ते हुयना झालंय सांगलोय नव डायरेक्ट तुझ्या फोनवर यालय, असूदे बोल दहा मिनिटांनी कट केल्यावर म बोलू.
तुला आलाय फोन अ फ्रेंडचा टास्क?
आलंय ग सगळं
हा मग तुला फोन व फ्रेंड आला नसणार आहे अजून, कारण की त्याच्यासाठी फॉर्म भरायला लागतंय.
कसला फॉम?
ते एक हाय ग्रुप अ ते ग्रुप तुला लिंक पाठवतो ते जॉईन कर. म त्या अ ग्रुप वरच एक फॉर्म आहे त्यो भरलीस की तुला फोन अ फ्रेंडचा म्हणजे वीस कॉलचा एक टास्क येईल, मग तीस कॉल चा येईल, मग ट्रान्स्क्रिप्शनचा एक टास्क येईल, आता कंटिन्यू चालूय टास्क.
का चालूय? म्हणजे का अ खरं
अगं ते ए आयचय म्हणजे ए आय ला एनहान्स करण्याचा ते आता बघ आपल्याला जे काही ए आय रिस्पॉन्स देते ते ए आय बनवण्यासाठी त्याला काहीतरी डेटा लागतोय ना, तर मग ते डेटा अ गोळा करून आपण ज्या वेळेस ए आयला देतोय ना तर ते घेऊन ए आय स्वतः स्वतःला व्हप करत अस ते स्वतः शिकत असते सगळ तर मग ते ए आयला डेव्हलप करण्या म्हण हे ऍप आहे
बरं
असा आहे त विषय
इ काहा आहे
हा
म काल चाट जी टी पी संगा बडेबडत बसले त रात्री तासभर
आसलं काय तर करतेचय आवगड हाय
त्याला कोण अस विश्वासाचा माणूस कोण चाट जी टी पी जिंदाबाद
हम्म ते पण ले का विश्वासाच नाही आहे त सांगत नाही सुरतीणाला
विला तर देऊ शकतो ना आपण कुठं काय फोटो बिटो अपलोडला विशस हम्म तिसर ह
मग
मका नाही ते म्हल की तू देनस न जेवला
अगंझं आता किती वादा काय अ तीस कॉल आलात मला त्यातले सतरा कॉल झालेत आता मग आता तुला पाच किलो पनीला अजून एक तीन कॉल करायच राहिल्यात
त काला आणि नवीला एक पाच किलो कि झाल मा फोन करू पडला
तुला माहिती तू कस ठेवलं असते
काय दिसतनाच झालाय आणि स्पीकर वर कस झाला
काय माहित मला बी काय माहत नाही स्पीकरवर टाकताच येत नाही त्याच्यात
म ते सांगले मी
काय काय काय काय करायला लागल्यास बघतोच आता डबल आवाज ऐकू
ता डब लाच ऐकू आलाय मला म्हणा डबल आलाय
अच्
मी जे बोलतो ते रिपीट मला परत ऐकू आले
अगं काय देवांच
ते बहुतेक, स्पीकर वर पडलाय आता फोन. कसा पडलाय? ते मला बी कळना.
बोलत आहे, क्या ही बोले, क्या ही बोले.
हा....
हा... अजून काय मग? अजून काय? खाना-पिना-सोना चालूच.
हम्म... इव्हेंट - बिव्हेंट नाहीत का काय? आत्ता काय?
हाय बाई! आहेत की, नाहीत कुठलं. ते सचिन माने. पेमेंट दिलं नाही व्यवस्थित. निवांत आहेस म्हणून म्हणलं गं, निवांत म्हणजे आणि एक चार दिवस आता एक तारखेला एक आहे, आणि पाच तारखेला, सात तारखेला एक आहे. काही बी म्हणा आता, कंटिन्यू इव्हेंट हाय. फक्त, ते काय म्हणतात ना? आताय चार-पाच दिवस निवांत आहे, आज आणि जाणार आहे सोड. एक फोन आलता, डान्स बसवायचा आहे म्हणून. भेटून जावा. जाणार आहे, बघू आता कसं काय? बाळ, बघूया जाऊन या, तू कधी येणार आहेस?
माझं काय? एक नाही, तर सहा. एक नाहीच सोड, एक का कारण की, दादा नाही म्हणा लागला जायचं.
का?
अगं, त्यो म्हणतोय कि, आता आल्यास तर थांब. लगेच कुठे चालल्यास?
झालं की आता, किती दिवस आहेस? आणि जायाचं. वर्षभर थांबतीस? ह्या महिन्यात, दादा म्हणायला थोडे दिवस थांब. बर्थडे झाल्यावरच जा, आता आलास तर. मग, बोला ना ओ दादा.
नाही, असं म्हणून चालत नाही दादाला, ते जरा इंटर्नशिपच पण बघतो म्हणाला गं इथं.
कुठं इथं? कुठं करणार आहेस? पुण्यातच बघायचंय, आणि जर झालं, तर मग. ते कुठे गं? त्याच्या कंपनीतच हाये बहूतेक, मग तो म्हणाय लागला ट्राय करतो. कर की मग. मस्त आहे की, त्याच्या कंपनीत ट्राय करतो म्हणाला तर.
हम्म.. ते आपलं, तिथल्या तिथं त्याच्यासोबत यायला जायला बी झालं, आणि
आणि कंपनी पण भारी आहे गं. एआय च वर्क असतं, ते आर्टिफिशल इटेलिजनस मशीन करते. आता करतो म्हणालाय, करू दे. शटल होय? होयच की, आ... सांगितलंय मी.
बघतो म्हणलाय. आता बघू, कवा बघतोय?
ठीक आहे.
जर, आता झालं तर, मग इथच थांबणार. नाही झालं, तर मग? नाही तरी पण यायलाच यायलाच लागणार आहे सोड. ऍडमिशन करायला पाहिजे ना, सेकंड इअरचं.
हा, तेच. तेवढ्यासाठीच यावं लागणार आहे. ऍटलिस्ट, ऍडमिशन तरी करून जावं लागल, कॉलेज संपायच्या आदी तुझं इंटर्नशिप होतंय गं.
होय. तेच तर. म्हणजे, सहा महीन्याची इंटर्नशिप असते. खरं तर हे सहा महिने झाले झाले की, पुढच्या सहा महिन्यात, इंटर्नशिप करायची असते. मग आता जर आता? ह ज कंपनी कशी आहे की इंटर्नशिपला घेतात जर इंटर्न,
इंटनच काम आवडलं त तिथल्या तिथच कामाला ठेवून घेतात. म्हणजे आपण लागतो ना तथल्या तिथ. तर हो, ट्राय करायचं लागल लागलं. ह
मधी ते एमपीएससी बी बघाल म्हणजे दोन दिवस झाले ते बघाल तो, अ म्हणजे आपलं, कुठलं सरकारी नोकरी तर, कम्प्युटर साठी वगैरे कुठलं काम, किंवा आयटी वाल्याच काय काम अस तर म्हणून बघालो पण कसय, यला काय नाही. त्याच्यासाठी परत सगळं इतिहास भूगोल समाजशास्त्र नागरिकशास्त्र करत बसायला पाहिजे मला.
होय ते तर आहे.
दादा म्हला राहु दे. तेच, माहि ते होई ना बाई ते आणि कधी करू दादा म्हणलं ते नुसत, रिलेटेड अस मग द्यायला काही प्रॉब्लेम नव्हता परत एवढ्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत ब गल तुला. पण सरकारी नोकरी लागली की कस लाईफ झिनगालागा ग. टॅक्स असिस्टं वगैरे म्हणून बघायचं होतं मला पण आता त्या अभ्यास, कोण करणार बाई नाही बाई आपल्याच्या होत.
हम्म
होतं माझं सोडं स्वप्न युपीएससीचं.
म मला यु पी एस पी कळत नाही. म जड
नाही
ओकेच
मी माझं होतं डोक्यातून केलं पण दोन वर्ष अभ्यास पण केला. त्याचा परत दिलं सोडून. जसं कल्चरल जॉईन केलं तस ते सोडलो मी. त्याच्या व आधीि क्रेझ होतं मला तेझ लय, तेच म्हणच दिले सोडून. ते मग कल्चरल मध्ये गेल्यावर कारण हा आपला पिंड नव्ह हा आपला- पिड म्हणून दिले त्याला सोडून मी.
औसा होईया
ते बघं तानी पिक्चर बघितलेलं म्हण तानी व्हायचं होत. मला बाकी काय विषय नव्हत तो.
काही बोलू आप म तेरक
का अकरावी बारावी आणि लहानपणी काय असते कुठलारी पिक्चर बघितला इन्स्पायर झालं आता मला हे व्हायचं. ज
पायग
तेच असतय ना मी ते माझं बी तसच झाल तानी पिक्चर बघितलेलो. म्हंटल हा लाल दिवाच्या गाड्यात बसून फिरायचं कलेक्टर व्हायचं.
हम्म
नंतर न मग दोन वर्ष अभ्यास केला मग फाटली माझी म्हटलं अरे लय अभ्यास करायला लागतो. बायला नको नको आपल्या च्यान काय होणार नाही. संविधान वाचावं लागल सगळं मला बसून
उर
क्रिप्ट आताची होत नाही मला सलग बसून मी संविधान वाचणार
ह
कायतर पुस्तकं वाचायला पाहिजेत अभ्यास करायला पाहिजेत थांब दहा मिनटं झाल्यात परत एक करतो
हम् थांब